काही नाही आराम.
आराम चालूये काय स्वयंपाक झालाय काय?
नाही ओ स्वयंपाक करतो आता.
हाय ओ काय, काय करु राहिल्या पोरी.
पोरी चालू आहे नाश्ता द्यायचा. काय काय हम् तुमच्या-
काही नाही बा माया पोरी जेवाण करून राहिल्या.
हाव का.
हा वावरात गेलती का आज?
हाव वावरात गेलते.
हाव काय.
तुम्ही काऊन नही येऊ राहील्या.
नाही मी येऊनच नाही रहिली बांधकाम चालू आहे ना घरी. येऊन नई राहिले.
हाव का.
हम्म अजून काय बनवलात आज? सण होताना.
आज पुऱ्या भाजी पोळ्या शिरा.
हाव काय.
हम्म.
हा मुली कितवीत आहे तुझ्या?
माई मोठी दु पहिलीत आहे. लायनी नर्सरीला आहे.
हाव काय.
हम्म तुमच्या?
माझी मुलगी आहे ना एक दुसरी ला ये एक के जी टू ला आहे.
हा.
हम्म आणखी. काय, बाकी काही नाही बा कार्या ॲप झाला‌ नाही चालू.
झाला.
हा पहिले पैसे टप्प्यान आले की काय.
नाही आणखी मी केल्याच नाहीत कम्प्लीट.
नाही नाही नाही पहिले. पहिले आपण ऍप केलंत ना कार्या ऍपच. आपण ते कथा पूर्ण पहिले टप्प्यान आलते की कसे आलते मग पैसे.
हा टप्प्यानच आले होते पाच-पाचशे.
हाव काय चांगलं आहे की नाही बायांसाठी.
हाव चांगलं आहे.
हा. सांग आणखी.
आं.
तुला माहित नव्हतं वाटतय.
माहित होत.
नाही नाही चालू झाला म्हणून माहित नव्हत वाटतय ना.
हा माहित होता ना.
हाव का मी कॉल केलता तुले, लागला नाही मी म्हटलं बॅलेन्स वगैरे नशीन.
हा त्या नंबरवर बॅलन्स नव्हतं.
हाव काय.
हम्म म्हणून नाही लागला.
हाव काय.
हम्म.
दादाला सांगितलं होतं.
हाव का, हाव सांगीतल घरी आल्यावर, नेट टाकलं तेनी बॅलेन्स नवतं बॅलन्स टाकलं मग.
हा हा सांग मग अजून.
बाकी तर काही नाही.
काही नाही स्वयंपाक करत हाय. हाव काम झालंय, जेवन करु राहिलेती मघाशी. त्या ताईचा कॉल आलता म्हटलं, थोड्या वेळाने लावते ताई तुम्हाले.
इकडे ये, हा, ह्यना ह्यना हे बघ ना काय झाल. टीव्हीत, हा हा ठीक आहे.